हॅलो.
कशा आहात? म्हंटलं, हो, हो. एक एकदम मजेत. म्हंटलं, खूप दिवस झाले आपल्या कॉल नाही झालं, तर करावं.
हा, बोला ना.
काय नाही? काय चाललंय? जेवण वगैरे
होओ. जेवण वगैरे झालं. म्हणलं आता कॉल वगैरे, कॉलचं काम करूया काहीतरी. तुम्हाला आवाज येतोय माझा स्पष्ट?
हो, हो. स्पष्ट आवाज येतय तुमचा मला. हो. हो.
कुलर वगैरे चालूय, त्याच्यामूळं म्हणलं आवाज येतोय काय?
नाही, नाही, नाही. स्पष्ट आवाज येतोय. फक्त मोबाईल जवळ ठेवा. साईडला जर ठेवलं ना, मग तुमचा आवाज बीलकुल येणार नाही. म्हणजे स्पीकरवर टाकून कधी क कधी मला पण सवय. असं स्पीकरवर टाकून बाबा, मी माझं काम करत बसते आणि मग मग समोरच्या व्यक्तीला अजिबातच आवाज जात नाही. मग काय म्हणतात? तुमच्या हिकोडचे मार्केट. मार्केट आहे की नाही आज कुठला?
म्हणजे?
मार्केट. मार्केट भरतात, ते बाजार. शुक्र- फ्रायडे बाजार संडे मार्केट. म्हणजे असं सोमवारचा बाजार. मंगळवारचा बाजार. आठवडी बाजार असतो ते. काय बोलतात तुमच्या इकडे?
आठवड्याचा बाजार आसतो.
कधी असतो, तुमच्याकडे तो?
शनिवारी असतो. आणि अ एक तर त्या हिंजेतच मार्केटय. तिथे रोजच भरतो. पासं नाही का? एकदम कमी दरात किंवा सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध असंतो. तो बाजार आमच्या इथं, शनीवारी असतो.
अच्छा, अच्छा. आ आमच्याकडे तो एक शुक्रवारी असतो. एक रविवारी असतो. आणि काही, हा काही ठिकाणी असं, म बुधवारी एक असतो. तो असे, बाजार असे चालूच ठेवता असतात. प्रत्येक - प्रत्येक साईडला आणि तो नेहमीचे बाजार अस तो. तो आपला भाजी मार्केट वगैरे. तो काही सकाळचा नेहमीच असतो. जिथे आपल्याला सगळं स्वस्त वगैरे असंत. मिळून जातं. आता कसय, लोकांना मार्केटचं जास्त वेड लाग लेलं आहे. जीथे सगळ्या वस्तु स्वस्त- स्वस्त भेटतात. तसे कपडे आमच्याकडे साड्या त दोनशे पासून भेटतात. त्या मार्केटमध्ये.
हो ना.
हो, हो, हो. सगळे म्हणजे असं, की मोठ्या ब्रँड च्या. असं पण नाही की, छोट्या- छोट्या ब्रँडच्या. मोठ्या-मोठ्या ब्रँडचे असे भेटतात. जे स्वस्त असतात, खूप जास्त. कारण किलोवर असतो ना, सगळा माल.
हो. बरोबर, बरोबर.
हा, मग महिला एक- एक, एक घेऊ शकते त्यातली. ड्रेस मटेरियल असतात. मीटरवर कापड चाळीस- चाळीस, वीस-वीस रुपयापासून चालू असतात तिथे. तिथे चप हो, चपला खूप सुंदर भेटतात. अ डबल अप ला फिरायला जायचं असेल, तर नवीन आ, असं नाही लोकांनी घातलेले. काई का वेळेला असे बोलतात, की कपडे विकाय जातात. नवीन कपडे जुड- जुडिओचे असो. एच एमचे असो. म्हणजे त्या
ते काय करतात, ते आता स्टूडिओ चालूयं माले समजा पण त्यातलं ग बरेचसेे विकले गेलेय आणि ठराविक आता एक एक दोन दोन पीस उरले तर ते कोणी घेत नाही नंतर, पण ते हा त ते ना ते अ पडीत राहतात म्हणजे पडलेले राहतात ते बरेचं दिवस मग तेच लोक त झुडिओचे किंवा मॉल मधले हे लोकं म हे आशा बाजारांमध्ये ते पाठवत असतात बहुतेक ते काही काही लोकं म्हणतात की वापरलेले असतात किंवा काही पण असं काही नसतं, टॅग असतो त्याच्यावरती
ह हा टॅग असतो म्हणजे त्यांच्या आतमध्ये पण टॅग असतो असं नाहीे का त्यांनी म्हणजे चोक फुक म्हणजे असा अ खोटा टॅग लावलंय म्हणून
आमच्या इथेयना सेलं भर तो सेल बई महिण्यातुन किंवा असं एखादा हॉल वगैरे बघूनं ना ते लोक सेलमध्ये अ किलोवर टाकतात ते कपडे सगळे म त्या किलो मध्ये स्वेटर हा हजार रुपये किलोय असतात काहीतरी पहा हजार रुपये किलो म्हणजे तुम्हाला त्याच्यात स्वेटर टाकायचं किंवा लहान मुलांचे कपडे साडी मोठ्यांचे कपडे मग त्या वजनात एक किलो मध्ये जेवढे ते ब बसले त्याच्या किती कपडे येऊ शकतात लहान मुलांची जर टाकले तर जास्तचं येतील आणि वा हा मग ते हजार रुपयामध्ये खूप सारा म्हणजे परवडतं ते आणि इव्हन त्याच्यावर ते बघा ते मॉलमध्ये अशे काहीतरी टॅग असते एकदम तर ते मशिननेच निघत ते बघा
हा हा हा हा हा
तर ते लावलेले असता म्हणजे मग ते चांगलेच कपडे पण मग ते परवडतात असं नाही का एकदम छान छान कपडेयन
सेलच तो टॅग जर लावलेल असेल बरोबरं, टॅग च वजन तोच असेल ना मग त्याच्या सोबत का टॅग च वजन ते वजा करतायत अच्छा अच्छा मग मी तेच बोलते मग तसं त तुम आमच्याकडे खूपच भारी आमच्याकडे ना असं होत आता बघा टी शर्ट तर किती हलके असतात किलोवर तर त्याच्यामध्ये दहा बारा तर आरामात बसतील तेव्हा एक किलो होतील आणि तीच जर टी शर्ट आता मॉलमधली टी शर्ट बोल्यानंतर ते तीनशे चारशे पाचशेच्या आतमध्ये
हो
म्हणजे हा मग ती टी शर्ट तर मग पाच सहा माणूस पाच जरी बस - - ते पाच सोडाओ, हा... तेवढे जरी बसले तरी मी आरामात खूप सारे कपडे घेऊ शकते
आणि म्हणजे खूपं अ ते ट्रेंडिंग ऑप्शन खूप छान काढलेलंय आताय आपण कंपनीचे कशे सेक्शन केलेलेय त्याच्यात अ कुर्तीचं वेगळं जीन्सच वेगळं परतं शॉर्ट कपडे अ म्हणजे जशी ये डिझाईन तर कपडे कशे वेगवेगळे सेक्शन केलेय मग आपल्याला असं इझी होऊ जात एकदम नई का शोधायसाठी
त ते एक मार्केटमध्ये ते छानं आमच्या इथ पण
आणि पॅन्ट वगैरे असतात ना मग ते तर दोन पॅन्ट टाकले तर एक किलो होत असे मग पॅन्ट किेती महाग असतात जिन्स मुलींच्या वगैरे दोन दोन तीन तीन हजार ते ज एक हजारात जरी बसली तरी माणूस एक एक घेऊन जाईल
हो मंग
हजार रुपय तर हजार रुपयेला दोन तीन हजाराची जीन्स आपल्या हजार रुपयामध्ये भेटते. म्हणजे मग तुमच्याकडे उलट आमच्याकड पेक्षा उलट सर्वात भारी भेटतोय ते पण? हा ते पण मॉलमध्ये, हे कशी तो कसा उरलेला माल असतो हा कसा उरलेला पण नाहीये. आपण घेऊ तेवढं घेऊ शकतोय!
हो काय होतं ना आमच्या इथे ना! ते अ आता सर्वसामान्य लोक ना मॉलमध्ये म्हणजे जात नाही ह ना. त्यांनाच अस वाटतं की आपल्या बजेटच्या बाहेर असतात काही गोष्टी.
हा,
त्याच्यामुळे हे ऑप्शन केलं त्या लोकांनी? की त सगळे सगळे लोक येतात सेलमध्ये मग तो एक. म्हणजे लग्नाचा हळसत हो त्यांनी त रेंट नाही घेऊन! जे ऑप्शन केलेलं आहे की सगळं म्हणजे कपड्यांचं पूर्ण, म्हणजे तो पूर्ण हॉल भरून'
ह,
कपडे टाकले असत त्यांनी टेबलांवर मोठ्या मोठ्या टेबलांवरती. म ते आपण शोधून शोधून आणि हा खूप छान आहे ते.
मग त्याच्यामध्ये तर भारी भारी कपडे पण निघत असतील बाबा लो?
सुंदर सुंदर कपडे येतात.
आमच्यापेक्षा उलट तुमचं भारी आहे मग आमचं जायचं. त्या मार्केटमध्ये मग ते ओरिजिनल आहे कधी त्याच्यामध्येच टाइम अ निघुण. तुमच तस काहीच नाहीये हजार रुपयामध्ये तुम्ही चांगले चांगले कपडे काढू शकता माझे. चार टॉप बसले तरी मी हसत हजार रुपये देईन.
हो आता कसं होऊन गेले काही लोकांना ते! अ बाहेर जाणं शक्य नाही त ऑनलाईन पण खूप ऑप्शन निघाले आता?
हो पण ऑनलाईन कस कपडा खराब येतो मी खूप ऑनलाईन शॉपिंग केली. त्याच्यामध्ये मी काही एक ड्रेस! अशे म्हणजे काही टॉप असे आहेत जे आपण बोलतो ना बाबा मी ऑफिसला घालू शकतो. किंवा मी अ फिड वीजिट ला घालू शकते तर ते एका? एका धुन्यामध्ये लगेच खराब झाले पण किती ते सहाशे सातशे पर्यंत होते मग आता असं वाटलय. आता एक तर रिटर्नची सात दिवसाची हो अस. ते बरोबर आहे आता सात आपण काय लगेच थोडी घालतो आणल्या आणल्या. आपल्याला एक दोन आपण ठरवलेला असतो बाबा ह्या दिवशी आपल्याला. घालायचा आहे म्हणून लगेच धुत पण नाही आपण त्यामुळे ते. तो मला ड्रेस खूप छान वाटला आणि त्याच्यानंतर एवढे खराब निघले असं वाटला. आता ऑनलाईन कधी शॉपिंग नाही करायची पैसे वेस्ट. जातात त्यापेक्षा अजुन पन्नास शंभर रुपये जास्त गेलेले परवडले. आणि आपण ज्यावेळेस बाहेर फिरतो शॉपिंग साठी बरोबर आहे तिथे पण काय एवढे. चांगले नसत मग मॉलमध्येच एक शंभर एक रुपये जास्त गेलेला काय वाईट.
हम्, मॉलचा कपडा पण आणि जो ऑनलाईन कपडा त्यात खूप फरक असतो.
हो खूप म्हणजे खूपच फरक आहे त्याच्यामध्ये! मी पाहिलंय त्या गोष्टी खूप जवळून पाहिली की बापरे आपण एवढं मेहनत करतोय. आणि आपल्याला असं वाटतं बाबा तो कपडा जीन्स तर लगेचच खराब होतात तर जीन्स आणल्या. लगेचच त्या खराब झाल्या ऑनलाईन. त्यापेक्षा त्या आफलाईन परवडलं ना, दोन हजार हजाराला सातशे, आठशे ला जरी भेटले. वेगवेगळी घालू शकतो एकच घालण्यापेक्षा शंभर वेला
हो. बाकी काय, काय मिळतं तुमच्या मार्केटमध्ये
आमच्या मार्केटमध्ये खूप काय, काय मिळतं सगळं मिळतं सग. म्हणजे काही मिळत नाही मला सांगा. असं सगळं मिळतं आमच्या मार्केटमध्ये आणि खरं म्हणजे हे संडे मार्केट, फ्रायडे मार्केट फिरायला खूप मज्जा आहे. ते आणि महिलांना परवडतं त्या गोष्टी भाजी घ्यायला परवडतं म्हणजे लग्न सीझन आल्यानंतर त्या गोष्टी महिलांना परवडतातजे म्हणजे महिला खुच कुठ करत नाही वगे बापरे आपण ते घेऊ नाही शकत. आमच्या इकडे तर उलट लोक वाट बघत असत लग्नाच्या सीझनला का तो मार्केट कधी भरतो. आणि आम्ही कधी जातोय. का तर ते लग्नाच्या मध्ये क महिलां, कोणाकडे एवढे पैसे नसतात बरोबर. मग ते हा मग ते बजेटमध्येध्ये पण बस. यला पाहिजे मग ते बजेट म बसण्यासाठी काय करतात महिला
हम्. हम्.
कि वाढ बघत असत आज भरलाय का कधी कधी ना ते लोक बंद करतात महान नगरपालिका काय करते बंद करतय की एवढा मोठ मार्केट भरलंय ना सगळं आहे मग ती बंद करते मग महिला परत वाढ आता कधी भरणार आहे. मग सगळ्यांना सांगून ठेवते भरला का मला ा भरला की मला सांग माम येऊ तिकडे मग आम्ही तिकडे भरल्यानंतर मग सात, आठवडा गेलो ना की मग खूप सारी म्हणजे सगळेजण अगोदरच कपड्याबिड्यांची शॉपिंग करून ठेवतात. जेणेकरून प्रत्येकाला अस फिरायला पण घालता येईल लग्नांना पण घालता येईल अस
मुंबई साईडला पण खूप छान छान म्हणजे, अस नाही का की एकाच मार्केटमध्ये खूप कमी म्हणजे
ह
सगळ्यांना परवडेलाच अशा दरामध्ये सगळ सामान उपलब्ध असतेय ना
हो लिंकिंग रोड ला असत दादर हिल स्टेशनला आहे कुर्ल्याला आहे हो, हो भुलेश्वर हो, हो भुलेश्वर तुम्ही दादरला जायच ते घ्यायला सगळ किलोवर भेटत ते भुलेश्वर मार्केट
मुंबई साईड म्हणजे. मुंबई वरूनच वस्तू घेऊन त्या विकत असतात त्या ना
हो दादरवरून हो, हो, दादर वरून घेतात आणि मग विकतात
खूप स्वस्त दरात मिळतात तिकडे
हो खूप आपल्याकडचे जे तुम्ही जे बोलतात ना साडी पन्नास, साठ, शंभर, दीडशे, दोनशे जे तुम्ही ह हजार, हजार, दीड, दीड, हजाराला घेतात ते दोनशे, तीनशे रुपयाला भेटते
हो नाना म्हणजे आता ऑनलाईन पण किंवा ते आता रिल्सवर पण मार्केटिंग होते ना त्या तिकडचे ये सगळे इंस्टाग्राम वर ईस्टावर तर मग मार्केट तसे दादर साईड किंवा त्या साईडचे मार्केट जे आहे. ते खूप छान छान आणि अस कमी दरामध्ये सगळ्या गो
हो हो हो. कमी दरामध्ये पण भेटतात. चालेल आ. मला ना कोणतरी बोलवताय. आपण नंतर बोलूयात ठीक आहे. थँंक यू.
थँक यू.